आसं झालं.
झाला. पण माऊ शकत नाई आसं म्हणण चालती.
अजून किती तीन पाहिजे ना ओ म? हे झाल्यावर माझं झाल्यावर तीन शिवा काही झुपली नाही अजून
त हपते बारा वाजते.
अग झोपत त न आध लवकर
हम्म ती झोपत होती आता आता काय करते चार वाजेपर्यंत स्कूल मधून आल्यावरज जगत्या तथ ना कुठं चचाारकी सहा
झुपते ना
हम्म
तिला आधी झोपायचं ग
इते ये तुला सांगतो.
आता ही तर पोरं बघ दुपारी झोपला नाही शिव तर च पटलं झोपला आपल्याूनच तो गाडीवर न येताना झोपलता. खर मला त्याचा ड्रेस चेंज करायचा होता ग जर हात काय तर तऊन झोपला कीस उठत नाही लवकर
हा
जेवणाच तर कंटाळायच झाले बेरोज रोज उठून काय करायचं.
तसच प्रश्न पडते भाजी कागैरायची आमटी वगैरे
काय बा ते बी माझ्या लक्षात नाही आज मगच भिजत घालून या
म का
आता माझ्या डोक्यात काय तर चडधान्य भिजत घालायचं एवढंच होतं ग
हा
एर्ड लक्षात सणणी मुघला दोंड निस्टा मारले की सुते मी भिजतच घालून आलोय.
असं त व अवकळीच ते खिट्ट्या घालायच नाही मच पातेला टाक बसतील.
तेच क आता तसच कराय पाहिजे. त्यांना पोर न सं काळी स काही दिलेलं बरं पडते का चटकण काय तर
ना घातल्यात
त्यांच एक त्यांंत भेटला की का वाटत नाही.
हम्म प का इडलीची चटणी खाल्ल्या सकाळी खोपऱ्याची लागली.
इडली तू कस करतीस.
मी तांदूळ दिसत घालते. त्याच्या आता तीन प्र वाटी जर तांदूळ असेल तर एक वाटी उडीडाळ आणि एक चमचा भरून मेथी घालते.
हम् हम् होय मी पण घालतोय ते.
ह आणि फिरवताना पो हे बाकी काय नाहीघाले
आम्ही काय पोहे बी घालत नाही सोड
हम् हम् पोहे चिरमुरे किंवा दरस भात घातल्यास निशिळा
नको बाई एकदा मयुरीण ऐकून आली त्याच्या दिदी
ए नाही खरंच तर होते आता मी-' कायमच घालते होऊून घटली असेल त्यांनी
हो
अठी ना एकठी एकठी कठठी ना
हा
घालायचं पोहे चिरमुरे किंवा हे भात
घाली फुंड फेंड का हो णार आणि य तही नशाने
हम्म
शेवटी ते टाकूनच दिलं पर पर्यायच नव्हता तर
हम् इडली नगते कडोसा
ढोस इडल्या बी भात खाल्ला गतच लागालता असं जरा पण पंचवीस पंजी नाही ग.
हा पातळ केले असेल बॅटर.
ह
बॅटर पातळ करायचं नाही आणि तांदूळ पण लई बारीक पेस्ट होऊपर्यंत बारीक करायचं ना मिक्सरला रवाळ कधी पण लक्षात ठेवायचं इडलीचं बॅटर हे रवाळ पाहिजे आणि डोस्याच बॅटर हे फाईन पेस्ट पाहिजे.
हम्
हम् त्यामुळ पण होतय ते आणि घट्ट घट्ट करायच असं इडलीचं जरा म्हणजे ती इडली अशी घातली त्या हम पत्रात हा लय पण फास्ट पसराय नको. अशी म्हणजे हे वावी हा मीडियम हा. हा मग ती घातली की नाही तशी तिथल्या तिथच वर फुगत्या. पसरट केलीस की नाही फुगत मग ते पाणी खाली ठेम ठेम गळतय पातळ असली की तेला होल असतात ना.
हम्
तेव्हा आजचं पातळ जरा पीठ झालंत आणि आंमलं पण नवतं माझं व्यवस्थित त्यामुळे
नाही ग हेच हा आमचं पण जे आता आम्ही ढोश्याला घा लेलो कनी आंबट पणाच नव्हता त्याला ग जरा आंबट पण असलं की बरं वाटते.
ते म्हण कनी हे घालायचं म्हण' हो कांदा म्हन अर्धा कट करून त्यात घालायचा आबतय म्हण लगेच वातावरण जर म्हणजे हे असलं तर माझ्या बी लक्षात नाही.
कधी घालायचा?
रात्री मिक्सरला बारीक करून आपण हे करते की नाही रात्रभर ठेवायचा कांदा अर्धा चिरून मग काय आपण सकाळी कातू काढून टाकायचा आणि मग हे
ठीक आहे नेक्स्ट टाइम मेी बी बघतो.
हा.
मला डालबाटी याय लागलय बाई आता डालबाटी चुरमा होय.
कस कसं करताय सांग बगु कधी तर ट्राय कराय बरं.
मी काय करतोय पहिला अ आपल्या घवात च पीठ समज चार वाटी घेतलो तर एक वाटी त्यात रवा घालतोय आणि त्यांना जरा कुठून टाकतोय बडशप कुठून टाकतोर आजवाईन घालते
हा
तर आपलं तूप नसतय काय
हा
तूप घालायचं जरासा सोडा घालायचा आणि मीठ घालायच
चमच भर काय?
प जरासं जास्तच घालायचंय.
कसं सांगू तुला? एक आपलं घट्ट तूप एक चमचाला लागून जेवढे येतं माहिती काय भर पूर, तेवढं आणि म ते असं सगळीकडं पीठ हातावर असं ते तूप सगळीकडं लावून घ्यायचं, त्या पीठाला असं असं घास च ग हाताव पीठ घेऊन.
हम्म
मीठ पण घालायचं, अन घासायचं मग मळून ठेवायचं म थोडं जाडसर मळायचं. लय असं पातळ मळायचं नाही. तसं मळून ठेवायचं, म आधी इकडं डाळ बनवायची. डाळीला सगळ्या डाळी, मिक्स करायच्या एक एक वाटी जर सगळी घेतलीस जशी की तुरडाळ, मुगडाळ मसु रडाळ आणि ती कुठली डाळ पांढरीे आपली
उडदाची
उडीद डाळ आणि चणा डाळ, तूर डाळ तेवढी त्यात दोन घ्यायचं कप. आणि त्यात एक चमचा घी टाकायचं हळद, मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायची.
हा
मग ती डाळ अ शिट्ट्या देऊन शिजतेच. ते शिजलं की अ तूप घालायचं, म्हणजे डाल भात टी म्हणजे तुपाचा जास्त वापर. तूप घालायचं जिरं घालायचं. चिरलेला लसूण आणि आल्लं आपलं ग. खिसलेलं आल्लं घालायचं म त्यानं तर हा, त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या. एक एक दोन अशी. आणि सुक्या मिरच्या असल्या तर त्या दोन फोडणीलाच टाकायच्या आणि मग कांदा घालायचा चिरून एक. कांदा परतवायचा, मग टोमॅटो घालायचा. त्यानंतर घालायचे बुक्का घालायचा थोडं आपल्याला तिखट केवढं पाहिजे तेवढं.
हम्म
बुक्का घालायचं धने पावडर घालायचं. आणि मग कोथिंबीरी टाकायची त्यातच, म्हणजे जरा अशी हिरवट पणा वर एक येते व स्ट्रेक्चर त्यासाठी. आता ती डाळ शिजलेली जरा घोटून घ्यायची आणि त्यात वतायची. आणि जर ती जास्तच घट्ट वाटली आपल्याला, तर पाणी घालायचं त्यात. आणि नंतर उकळी एक पाच सहा मिनिटं शिजवायची मंद आचेवर.
हम्म हम्म
आणि मग त्यात जर कमी मीठ असेल तर टाकायचं. यापेक्षा राहिलं, मग त्या बाटीच करून घ्यायच्या. राऊंड राऊंड शेप मध्ये
हम्म हम्म, गोळे करतोय तसच ना?
हा गोळं करून घ्यायचं आणि आपलं हे नाहि का आप्पेचा तवा
हम्म हम्म हम्म
त्यात जरा जरा जरा तुप श सोडायचं आणि त्यात भाजून घेतेय मी.
हम्म हम्म हम्म
फुगते काय.
होय जरा फुक्तय की म्ह भाजलीस की तोडायचं आमद चिरून टाकायचं डाळ वतायची तूप वतायचं हेच रात्री इडली सारखं नाही लागत त्याची टेस्ट वेगळी लागत्यात
चिरून टाकायचं म्हणजे असं आपण कसं चटणीत इडली घालून मग खाते काटे चमचानी तस काय
अ त्यापेक्षा असं बारीक बारीक एवढं पण नाही. पण असं चपातीचे जसं तुकडं भिजत घालायला करतोय. तसंच खरं ते आता गोल आहे त्यामुळे ते ते गट्टू गट्टू बनणार. स लय छान लागतय ते पण
एकदा आल्यावर करून घाल मस
हो हो आणि कमी वेळात बनते मेन म्हणजे वाटते ते काय. तर त्याला काही एवढं नाही.
हा हा
मला चिरुमा पण लय आवडतोय खरं काल कणी मला वाटलं ते बाटी कमी पडतील ग डाळबाटी खायला मण चुरमा केली मी बाई
हा हा ह आल्यावर मला करून घाल मग.
गलते की या ताबेतीस
आमचा तेवढे इंटरेस्ट नाही कोण खाणार नाही आहे.
वे सर. आधी मला पण असं वाटत होत पण आता.
आज तुमच्या मम्मीना असं माहिती. ते की मारवाड्यांच्यात हे फेमस आहे आणि खाला पाहिजे आम ते काय खातात बिहारी आणि तुम्ही काय करून खायला अस अस हा होय की
इनऑडिबल
असं काय तर केले आणि नावजून खावं अशी नाही आता सकाळी ना काय इडली घासच लागालत इडली केल्या कसली किलोबा असून मत काय सांग? म्हण पोरांसाठी म्हणून करायचं तर म्हणज तिकून.
ह डोसा बनवून देशील का म.
आता गेले एकदा ड्रस बनवलेला मग सारखं ते तेस् नको वाटती न. मग जरा काहीतरी वेगळं खाऊ देत म्हणून म्हनवल आणि आता हे मी जायचे आहेत. ख म्हणून म्हण ना कुठ्ट खातातोय बापडा. सताच गेल तीनच इडल्या उभ्याराम खाल्ल्या आणि ते पात्र अजून शिजाल त ना होय नाही नाही आज सुट्टी होती खरं आज वेयानें उठलेलं त्यांनी पण मी पण आठ वाजता उठलेलो मगम् काय झालं त्यात पाऊस पडायला सोलरला पाणी तापो ना
हा
ते रॉड लावले ना पाणी गरम होपर्यंत माझ चटणी हे करून घेतलं आणि खूप हे लावलो हम् कायत
इडलीला.
हा ज कालालो. मग आताोपर्यंत पाणी आपलं आंघोळ करून घालू चटणीला फोडणी दिली. वल्लीचं काढलं सगळं तुळचा डब्बा भनला बॉटल भनली इस्त्री केलेली. तिने अंघोळ घातले फ्रीला मग ती पोरांनी एक पात्र खाल्लं जड जाता ना. रात्री तीन सुरलेले. म त्यांना दिले खायला दुसरं पात्र अजून शिजायला व वेळ नव्हता ते थांबायला. पोरांच्या शाळेचा टाईम झालत मग ते म्हणले मी सोडाय गेलो की घरला येणार नाही परत. त्यांचं काय ते आंदोलनचं. पंचाइतना.
तिकड घेऊन हम्म.
अनिकेतला म्हणालो पल्लीच्या साडीवर मॅचिंग असं तू सलवारच घेजा म्हणाले.
हा हा हा होय चालत की.
तो म्हणला तरी सलवार काय घालायला पण येत नाही ग.
परत.